हॅलो मी मस्त तुम्ही कसय
आम्ही बरं आहे
काय चाललंय
काय नाही बस लोह बघा नि वाांत
होय का
हो
बाकी मग काय जेवला वगैरे की नाही
हो वाचताच नाही हो अजून थोडा वेळाान मी जेवतो साडेनऊला मी जेवतो काशी किती आवाज मुली
आज अचानक कस काय फोन केला मला तुम्ही
हो वाटते कसं कामानमित्त जरा सगळ्यांना थोडे थोडे फल करूया म्हणलं वेळ भेटलाय तर आणि त्यात आता तुम्ही पण त्या आत झालाय जॉईन म्हणून म्हणटलं करावं आता तुम्हाला कॉल
हो का ह ह
ते मागच्या वेळी मी आलेलो बघा तुमच्या इकडं बर्थडेला तुमच्या
हम्
तव्हा ती मला तुम्ही बनवलेले काजू मसाला जास्तच आवडले बघा
होय
होय मग ती काय झालं मी मम्मीला म्हटलं बनव मग मममी म्हणजे मला काय बाबा त्याची रेसिपी माहत नाही म्हंड थांबा त्यासनी विचारतो कशी करायची आणि त्यांनी केलेली मला अशी बर््डेला अशी अशी वाटली अप्रतिमठ म्हणजे मी आतापर्यंत भरपूर हॉटेलला खाल्ली आहे काजू मसाला पण तिथला जरा चांगला मला तुम्ही केलेलं वाटलेला त्यामुळे म्हणला का त्यांना एकदा विचरू रेसिपी मग त्यांच्या पद्धतीन करून बघू मग कसं वाट बघूया म्हणलं मग त्यांना कॉल करतो म्हणलं आणि विचारतो कशी केलेली कासा मसाल्याची मग सांगाल का तुम्ही आमच्या मम्मीला मम्मी सांगेन तशीच
बरं बर सांगते
ठीक आहे सांगा
हम्म पहिल्यांदा काय करायचं कांदे टोमॅटो कापायचे चार चार
हा
कापल्यानंतर मग लसूण घ्यायचा सात आठ पाकळ्या आलं घ्यायचं थोडेसे काजू घ्यायचे
हा
आता काजू काय करायचे आपल्याला ही पेस्टमध्ये टाकायला चार चार काजू घ्यायची
हा
हम्म चार काजू घ्यायचे आता बघा पेस्ट कशी करायची तुम्हाला सांगते आता काय काय लोक काय करत की अ हे आपलं अ कांद्याची पेस्ट आणि टोमॅटोची पेस्ट कच्चच फिरवत्यात हम्म पण हि कच्चच फिरवलेलं काय उग्र उग्र लागत बघा वास उग्र राहतो तसाच म्हणजे कांद्याचा म्हना किंवा हा मग आपल्याला काय करायचंय एक ह तेल घ्यायचं पॅन मध्ये पॅन मध्ये तेल घेतल्यानंतर काय करायचं कांदा पण ते चॉब केलेले कांदे आहेत ना ते ले छोटे नाय चॉब करायचे बघा मोठे कांदे ठेवायचे तसेच म्हणजे चार भाग करायचे एका कांद्याचे
हा का म्हणजे पातळ पातळ म्हणजे उभ्या फोडी करायच्या का त्याच्या
हा चार भाग हो
हा ठीक आहे म्हणजे ते उभे कापलून काप घालून घ्यायचे म्हणजे आपण ह चिकन सुका तेव्हा बनवत तस का
हा हा बरोबर
बरं बरं ठीक आहे आणखीन पुढे
ह टोमॅटोचे पण तसेच काप करून घ्यायचे
हा
अल्लं अल्लं घ्यायच तुकडा आल्ल्याचा आणि काजू घ्यायचे चार पेस्ट ला कसं घट्टपणा येतो आणि टेस्ट पण चांगली लागते
हम्म बरं
लसुणाच्या पाकळ्या घ्यायच्या तेल टाकायच एका पॅन मध्ये त्या पॅन मध्ये मग ल च्या पाकळ्या अल्लं टाकायचं परतून घ्यायचं थोडस आणि कांदा टाकायचा टोमॅटो टाकायचा एकदम त्याला अस थोडस म्हणजे रंग गोल्डन कलर होईपर्यंत परतून घ्यायच म्हणजे कसं उग्रवास निघून जातो आणि एकदम म्हणजे अशी पेस्ट कशी एकदम घट्ट काजू टाकल्यामुळे आणि चांगली होती उग्रवास येत नाय अजिबात हम् हे सगळं करायचं ते झाल्यानंतर काय करायचं कि आपली आपली पेस्ट झाली आता आता आपण काय करायचं काजू आपण आता मोठा एककाजू असतो बरोबर का त्याचे दोन दोन भाग करून घ्यायचे हा का काय होत कारण नाही नाही क्ांटिटीचा काही इशू नाहीत फक्त काय होतं की आपण दोन भाग केले की आपण आता कसं तुपात परततो नाही नाही ऐका की तुपात परततो ह का तुपात परतल्यानंतर क्रिस्पी होत दोन्ही साड प र आपण काजू ठेवला तर ती मधूनच सॉफ्ट सॉफ्टच लागत परत क्रिस्पी नाही
हा बरोबर बरोबर बरोबर
हा मग हे कारण आहे दोन भाग करायचे आणि कस प्रत्येक बाईट मध्ये आपला दोन भाग केल्यानंतर प्रत्येक बाईट म पण येतो
म्हणजे क्रंची पण लागेल ना प्रत्येक बाईकला
क्रंची क्रंची हा बरोबर
ठीक आहे ठीक आहे
केल्यानंतर मग काय करायचं
हा
अ एका परत ते आपण ज्यात भाजलेलं त्या पॅनमध्ये त्या पॅनमध्येध्ये बघ चम्मच तेल टाकायचं
हा
आणि एक चमचा तूप
हो अ मला वाटतं हे तर सगळं प्रिव्लंंटच आहे ना
हम्म बरं
तेच आणखीन आणखीन काही काय अड करायचं
हा हे झाल्यानंतर तेज पत्ता टाकायच्या
हा
तेजपत्ता टाकल्यानंतर दोन मिरी टाकायचा
हा
हम् आणि थोडीशी एक तुकडा दालचिनीचा टाकायचा
होय का
हा ती टाकल्यानंतर काय करायचं आपण जी पेस्ट बनवलेली
हा
ती पेस् त्याला टाकायची हम्म हम्म हा बरोबर ती पेस्ट तेलात टाकायची तेलात टाकल्यानंतर काय करायचं पेस्ट पूर्ण भाजायची आणि पाणी पाणी वतायचं त्यात
हो का
हा त्यात पाणी वतलं की मग काय? करायचं म्हणजे कसं तेल सुटतं बघा पेस्ट ला
हां.
हा मग त्यात पाणी वतायचं.
हो का?
हा पाणी वतल्यानंतर काय करायचं? एकदम थोडंच पाणी वतायचं बघा म्हणजे काय होतं की ती पेस्ट थोडीशी शिजायला पाहिजे.
हा.
हा थोडी शिजल्यानंतर आता पाणी आटलं का थोडसं त्यातलं.
हा.
कि आपल्याला धनी पूड एक चमचा जिरेपूड अर्धा चमचा लाल तिखट दोन चमचे ती बिडगी मिरची जास्त का नाही बघा लाल तिखट.
हा हा कळलं कळलं म्हणजे ते मसाल्याच्या दुकानात भेटते आपण मिेरच्या मसाला बनवत बघा म्ह म त्याच्यात जी
ती खालल नावायचेच ती दोन चमच टाकायचं. ह ती टाकल्यानंतर आपण गरम मसाला अर्धा चमचा हा आता मेन ह सगळ्यातलं काय आहे तुम्हाला सांगू आता हे परतायचं हा. ही परतेपर्यंत काय करायच तेल सुट्टेपर्यंत आपलं कच्च दूध असत का बघा आता तुम्हाला? उद्या संध्याकाळी जर बनवायचे असेल तर सकाळीच काय करायचं कच्च दूध फ्रीजला ठेवायचं आणि त्याच्या फॅट कच्च हा बीन उकळतात ती फ्रीजला ठेवू. त्याच्या व घ शा थर निर्माण होतो ती फ्रेशम काढून घ्यायची आणि त्याला फेटायची थोडीशी फेटल्यानंतर तर ब म्हणजे आपण जशी बाजारात फ्रेश क्रीम आणतो ना. विकतची ती कशी जास्त ही असती बघा म्हणजे हा मग आपली कशी घरातलीच आपली म्हशीच्या दुधी दुधाचं. हा हा हा बरोबर. ती ती करायची आणि फेटून घ्यायची. हा बरोबर आणि मग काय करायचं तेल सुटलं ना त्या ह्याला कि त्यात पाणी वाटयचं पाणी जास्त पण आपल्याला कसं कन्सिस्टन्सी थोडीशी कशी ठेवायची. जास्त पण लेप आमटी सारखे नाही आणि जास्त पण सुकं नाही.
हा.
हा थोडीशी अशी सरसरीत
अरे वा चांगला आहे.
हा मग त्यात पाणी टाकायचं. पाणी टाकल्यावर त्यात उकळीऊन द्यायची.
हा.
आणि कस्तुरी मेथी चर सुरडून टाकायची.
होय का?
हम्म टाकल्यानंतर एकदम चांगली उकळी आली.
हा.
थोडसं आटलं. कि त्यात काजू टाकायचे आपले परतलेले मिक्स हा नंतर परत थोडस शिजून द्यायचं
हा.
ज टाकल्यानंतर आणि मग नंतर गॅस बंद करायचा
हा.
आणि मग फ्रेश क्रीम टाकायची काम येते का कारण आपण जर फ्रेश क्रीम गॅस सुरू असतानाच टाकली तर फाटू शकती त्यात हा म्हणजे ज अशी कळालं ना तुम्हाला फाटती हा.
दूध जसं आपण चहामध्ये टाकलं फाटत तसच ना.
हम्म.
हम्म बरं समजल.
हम्म असं करायचं बघा. झालं आणि मग तुम्हाला कस्तुरी मेथी अजून आणि नान बनवा तुम्ही काय करायचं आणि काय करायचं ऐका कि.
अ चपातीच आता फका मैदा काय खाण काय शरीराला चांगलं नाही. बघा मैदा सारख सारखं खाण चपातीचं आपलं पीठ असत का नाही ते घ्यायचं त्याला काळी तीळ लावायची गोळ्याला
हा का.
हम्म आणि कोथिंबीर लावायची आणि आप आपल्याला जर गार्लिक च पाहिजे असेल तर लसणाच्या एकदम चॉप करून घ्यायचं लसूून आणि लसून लावायच आणि लाटून घ्यायचं लाटून घेतल्यानंतर काय करायचं
हा.
आपण वरच्या साईडला लावणार आहे बरोबर का तीळ कोथिंबीर लसूण त्याच्या खाल ज्या साईडला पाणी लावून घ्यायचं आणि ज्या साईडला पाणी लावलंय बघा ती साईड तव्यावर टाकायची.
बरं.
ती तव्याला टाकल्यानंतर चिटकून बसती बघा. मग काय करायचा तवा उलटा करायचा आणि गॅसवर नान शिकून घ्यायचा मग फुकतो नान छानपैकी मग नंतर जस शीकल्क नाय. तसा तसा अ सुटायला चालू होतं.
तुम्ही जसं सांगितलं तसं करीन मी नक्की पण मागच्या वेळी मला आवडलेली म्हणून म्हणलं विचारावं सांगितल्याबद्दल थँंक्यू आणखीन मी बनवून तुम्हाला सांगेलच नंतर फोन एक करेलच की कशी झाली सांगायला. ठीक आहे मग तुमचं सांगितल्याबद्दल आभारी आहे ठेवू का.
हा हा नक्कीच धन्यवाद ठेवा.